ह
हॅलो
हा येतोय का आवाज
येतोय आग नशीब लागला कॉल बग आपला.
अगं माझं तर कालपसून काल दुपार पासून ना फोनच लागत नाही कोणाचे येत बी नव्हते आणि जात पण नव्हते. आणि आज दुपारी पण मी हा माझा नेटवर्क इशू झालाय कारण, बाहेर गॅलरीत जरी मी आले ना जरी फोन नव्ह ते लागत आल काम आवरल्यावर डॉलीला खूप वेळ लावत होते. तरी नाहीच लागत. मग तिची घाई अ कर पटकन कॉल परत आमचे तीस तीस झाल्यावर कोणाला करणार. हा तिने डॉलीने आज व अ भरपूर केले काल तिचे अ बा चौदाका पंधराच हुते आज बावीस झाले तिचे.
अच्छा माझे पण पंधराच झाले आज ह
पंधरा झाले का मग मा हा हा हा. चौदा झालेत का? मग भरपूर झाले तुझे.
हो हे असच आपल्यामध्येच गोलगोल फिरतो.
पण कसं आहे माहिती आहे का आ अनोळखी व्यक्तीला बोलताना जरा हेच होतं ना आपापला बोल्यवर काय नाय वाटत!
अरे पण आता मनिषाला बघ मी केला मनीषाला केला ना मी तर ती म्हणते अरे कमी ह नाही येणार नाही जाणार नाही माझे मे मग आता असं होतंय ना आपल्यामध्ये म प्रॉब्लेम येतो परत. आता मामींच पण संपलं कॉल. मगाशी मेसेज केलेला त्यांनी हो त्यांच्या मिनटं कंप्लीट झाली ना. एकशे ऐंशी हो माझं आत्ताच मेसेज केला त्यांनी म्हणेज आता मला कविता नाही लागणार येणार पण नाही.
असंय का?
ह मग आता अननोन पर्सन ला च करावं लागेल.
हो मला पण तेच करा, हो काय
हा जाऊ देत, तेच ना आणि वेळ जात नाही. आणि आपल्याना ओळखी असल्या कसा वेळ पुरत नाही.
वेळ पुरत नाही मी आणि वैशाली बोलत होतो, तर आम्हाला टाईम नाही तिला म्हणावं लागायचं अगं थांब थांब थांब! आणि नवीन व्यक्ती असले की नु सते बघत बसावं लागत. अर एक मिनट झालं दोन मिनट झा कधी एकदा दहा मिनट होतंय.
आता त्या पण होत्या ना तेच तर आता त्या पण होत्या आपल्या आईच्या पेटच्या होत्या त्या पण एक मिनिटं बाकी चार मिनिटं बाकी असं म्हणे मी म्हटलं काय झालं असं का करता म्हणे काय कळतच नाही मला काय बोलावं. नाहीग त्याच्यामुळे ना तो विषय घ्यायला विषय घ्यायला पाहिजे मग कळेल आपल्याला असं वाटतय मला!
ते ना माणस
हम्म आता हे इथे कस आहे? पर्सनल काही बोलू शकत नाही त्याच्यामूल काय विचारावं हे कळत
हो पर्सनल पण नाही बोलू शकत अरे मला डॉरी म्हणते नाव पण नको घेऊ कोणाचे!
नाही मी जाऊ दे एखाद दुसरं हे होतं तोंडातलं नाव
हा, हा, हा, हा, हो वैशाली पण मला म्हटली होती कर मला कॉल, पण कुठं आता तिझ्याकडे पण कोणतरी आलंय.
हो संडे आहे ना ग आज.
हा आणि माझं कसं होतंय अगं टाईम नाही आहे कां जास्त भेटत आता बघ सहा वाजेपर्यंतच टाइम आहे. तिथून पुढं नाही, मग डायरेक्ट रात्री साडे नऊ दहाला टाईम आहे मग.
अच्छा तुझ जेवण वगैरे बनवायचं ना
हा सहाला लवकरच स्वयंपाक करत ना आम्ही मग स्वयपाक करून जेवणं परत आवराय- च भांडे घासायचे मग वर यायचं. मग नऊ साडेनऊ वाजता आगं मला वर यायला. आणि सकाळ सका- काल दिदी सकाळीच फोन केलता मला आत्ता कॉल कर मी म्हटलं नाय. दीदी मग रात्रीचे भांडे- तसेच ठेवले होते, म्हटलं आवरायचंय म्हटलं आता टाईमच नाही म्हटलं. एकटं माणूस असल काय नाय ग, कधी जरी केलं तरी प्रश्न आहेत ना. अस नाही ना करता येत. बाकी काय चाललंय? पोरं काय म्हणतायेत, मजेत आहेत का?
हो सगळे मस्त मजेत. एकाची बारावीची परीक्षा झालीये. सध्या त्याचा आराम चालू आहे. हो. या वर्षी.
हो. आणि किती मार्क पडले?
मार्क कमी पडलेत गं साठ टक्के आणि सी ई तिला जरा चांगले पडलेत. पण चांग- हेच आपलं आय टी आय टी सेक्ट- क्टरला, पण अजून कॉलेज लेट आहे.
हो कॉलेज त्यांचे सप्टेंबर का ऑक्टोबरमध्ये-
संपते गणपती आपले संपले ना कि लगेच ह्यांच कॉलेज चालू होते.
हो का.
हो मग आता सुट्टी आहे ना, मग आजी-आजोबां कडे गेलाय तो, ती सातवीला गेली.
सातवीला गेली का ग ती पण? हम्म हम्म. किती पटकन मोठे झालेत न लेकरं?
मग आता काही वर्ष थोड्या दिवसांनी आता आपण परत - अच्छा.
हो ते आ नाही मला दोन मुलंच आहे दोन्ही पण एक सहावीला आहे आणि एक युके यु केजी ला गेलाय
त्याला एक त्याला एक छोट
हा तो लय अजून छोटू आहे त्याच्यामुळे तर ना तेज आता उद्यापासून तर माझ हे लय परेशानी सकाळ सकाळ ह्याच आवरायच त्याचा आवरायचा डबा करायचा लय घाई होते अगं दोघांच्या आठ लाच गाड्या आहेत क तुम्हाला बरं आहे मग आता ते दिदीच फक्त जात असलं ना शाळेत
हम्म
हम् अक्का बरे आहेत का ग
हा तिथं आवरून द्यायचं मी साडेसहा ला जाते मला एक तास मिळतो अजून मग आठ वाजेपर्यंत मग मी पण कायतरी का आहे फोनचा उपयोग करते आणि परत आठ वाजता टिफिन बनवायच जेवण बनून घ्यायच काय काम नसत ग ऑनलाईन काम ना
का हो काय हो तेवढा आपला टाइमपास पण होतय ना गं. असं पण मग का हा सिंगल असल्या टाइमच टाइम भेटो आता दिदीला तर त्या लईच टाइम आहे ग बाई.
दिदीचं तर काही करूच नको आता.
दिदी काय फक्त हर्षू आणि त्याने हर्षिला तर आता शाळेतच ना लंच सगळं ब्रेकफास्ट सगळं तिथच आहे ना. स्कूलमध्ये त्यांच नाश्ता परत जेवण ते सगळं. हो. हिला आता घरून काय द्यायची गरजच नाही सगळं त्याच्या शाळेत आहे.
का हारी मग टेन्शनच नाही.
तिला तेच म्हटलं स्वयंपाक करत जा नाही, तर एकटीस आहे म्हणून म्हणून तू स्वय पाक नाही करणार काय नाही तशीच उपाशी बसशील अग ति जेवणाच पण नाही आम्ही आ पुण्याला होतो ना तर अजिबात असं स्वयंपाक जरी केलेला असल तरी जेवत नसेल. जागो
ती डायट वर आहे ना ते काय प्रोडक्ट
अ डाएट वर कशा असं आता नाही डायट वर पण तिला ती आता सवयच लाग ले आग थोडा उशीर झाला ना तरी नाही ती जेवण करत.
किती होतीच नव्हती ना पण
नाही उलट आता काय झालंय खूप तब्येत खराब झाले तिला मी म्हटलं दिदि तुझी तब्येतच तुला छान दिसते ते खूप आता कस तरी दिसायला लागलीस तू.
खाऊन आणि एक तर नव्हती ती इतकी जाड कितीला एवढं मेंटेन करायची गरज होती मला तेच काय
हा आणि अगो एक्सरसाइज तर इतकी करते. मी आहे ना आता पुण्याला होते ना तर ती कधी कधी साडेपाचच्या बॅचलाच ती एक्सरसाइज करायची कारण न तर सगळ लेकर ते गोंधळ घालायचे ना आणि कधी कधी सात च्या वुज उठ उठायला उशीर झाला ना मग सातच्या बयाचला करायची मी त कमालच करायची ते एक्सरसाईज बघायला, एकदम सोपी वाटायची. पण मी मा म्हणायचे दिदे थांब मी पण करते. ती करत असे मी तिज्या शेजारी आपली करायची. मला पाच दहा मिनट झाली की म्हणायची मणलो चला आता दम लागतो आणि ती सवय नाही, ना आणि तिला काय नव्हतं वाटत अगं हो दुखतय ना मग तिला. तिला आताच सवय झाली म्हणून तिला काय नाही वाटत. आणि मी अशी बघत बसायची ना मला वाट त्याच बाई किती सोप आहे ह्याला तरी काय त्याला तरी काय जे्हा तेव्हा करायला लागयचं ना तेव वाटायचं बाप अडेले लय ट्राय करायचे लय झालं दहा. पंधरा मिनटं. काहीतरी दुखाय च्या हात तरी दुकायचा नाही त अस. दम तरी लागायचा.
ते पण ते ठीक आहे ग ते आपल्या बॉडी साठी चांग गोष्ट आहे पण मला तेच डाएटच थोडं खटकत होतं तिचं. कि तू अगदीच नाहीये फॅट कि तू हे सगळं कराव लागत हा
जेवण कमी आणि वरचं खाणं जास्त आहे, तसं झालंय आता तिचं.
अच्छा आणि आता एकटा असल्या वर अजून. प्रॉब्लेम होतो बनवायचा कंटाळा.
हो ना मग आता दाजी असून, आता स्वयंपाक ते करायचे ना नाही म्हटलं तरी. तरी हे आता तर म्हटलं दाजी नाही काय नाही आताच. स्वयंपाक बनवते आपलं खिडूक मिडूक काहीतरी करेल झालं
असंच होतं ग माणसाला वाटत एक त्यासाठीठी हो काय करायचं म्हणून च हे खाऊ दे पोट भरू दे पाणी पिलं झाला विषय बंद असं होऊन जात मग माणसं घरात असली की खूप खरब
हम्म अजून महिना दोन महिन नंतर येतीलच ना ताजे मग त्यांच्या डब्याला का होयना द्यावाच लागत ते ना करून
हो तेच तर म्हणते एकमेकांच्या नादानेना आपण खातो करू.
हो हो हो हो तेवढा आहे.
असं खूप प्रॉब्लेम होतो. मी दहा मिन ट झाले की कट करेल, मग तू लाव
अच्छा ठीक आहे लावते, मला नंबर लिहून घ्यावा लागल तुझा लिहून घेत ते आणि मग लावते, एक दोन कॉल तरी करते ना मग आणि हे ग एका व्यक्तीला किती कॉल करायचे?
अगं तिथं मेसेज होता चा, तीन नाही तर चारच वेळा.
पण मला वैशाली म्हणत होती की कोणाकणाच्या जास् स्त झालेत.
मला तेच काही कळत नाहीये, बघू चल कर फोन तू.
हो हो कट करतो.